हॅलो बोला न अजून बाघा त तु ह
चल का आ
पनीर भाजी
हा
तमिळ ह
के
हा तुम्ही काय केलं न
हॅलो कायचंवत आहे का त हॅलो घर